हा. सुरेका ताई बोला.
हा काय करताय म्हटलं?
काही नाही. डोकं विसरत बसलेले.
स्वयंपाक झाला का?
आता खिचडी बनवणार.
तर.
हो.
पाऊस पडला की नाही तुमच्याकडं? आमच्याकडं पण थोडाच नुसता ढगानचा - - आवाज तो विजांचा कडकडाट केवढाच. लई कमी झाला पाऊस हां. पहिला दिवस. होता तरी पण, आता सुरुवात झाली वाट - -
ह सुरुवात झाली. उद्या जास्त येणार.
उदया जास्त येणार का? ह अ हा. सुरुवात झाली, त्याच्यामुळ काय. मी स्वयंपाक करते आता. म्हटल काय स्वयं काय करायचं म्हणून म्हंटल सहा वाजून गेलेना गं? परत गोडदशमी.
हम्म! पाऊस आला म्हणु
पावुस आला म्हणून काय तर. हा पावसाळा म्हणून गोडदशमी करते.
असस मंग काय काले
नाही आज ते कुडवेल मध्येच भरायचं हम्म उद्या आरोग्य तपासणी आहे कोडपांढीला
हो आरोग्य तर भा आहे स इथं म्हणजे ग्रुपवरन मेसेज नाही टाकलाय ना.
नाही फक्त हे नाही काय पीएससीचे
हा पी अस असचे.
हम्म तिथून डॉक्टर येनार. पी एस सीचे डॉक्टर येणार ते करणार.
हम्म.
हम्म.
तुमचं म्हणजे तुझं किती बाकी आहे कॉल?
हलगा आणि पंधरा.
अजून पंधरा बाकी आहेत.
हो. ते भाजीपाला लागवडचं झालं का तुझे.
हा झालं एकच बाकी आहे. क हो केव्हा मागणार आहे या यादी?
यादी का काय माहिती. ते बावीस तेवीस तारखेपर्यंत सांगत होते पण यादी तयार ठेवायची.
हो तयार तर आहेस यादी.
किती जण आहे म्हजे? सहा दहा का? अ जास्त राहिले ना मग कुठे तरी म दाखवाला बर पडतो ना.
हाह
जागा पण नाही सोडा त्यांना.
नाही सोडत सांगून सांगून त्यांना त्यां तेच खाणार आहे तेच विकणार आहे ना तेवढं पण नाही समजत.
नाही समजत त्यांना.
हो हा त्यांचा मग त्यांच्या जवळ आपणच डोक लावत बस
हा फोटो काढायला जायला म प्रत्येक वेळेस.
इथे जवड लावणार आमचं पण इकडं कोणीच नाही येत तस. सगळे दूरदूरच शेत आहे त्यांची लांबच.
लांब शेत राहिले ना मग आपल्याला ना ते फोटो काढय सांगतात तरी पण नाही फोटो काढून टाकत आणि आपल्यालाच फिरावं लागतं.
हो.
आपल्याला परत मदतीला पण कोणी नसतं आपणच फिरो फिरो हा ना. पर त्यांच्या शेत पण बघितलेलं नसत.
हम्म.
हम्म. कुठे आणि त्यांना कोणी नसत खर ना. अ हम्म. हा ना कोण कंटाळा करतात. हा ना हा ना जेव्हा वाटअप चालू राहिल ना सगळे येतात. मला पण ते त्यांना एवढंच कशाला दिलं म्हणून.
जेव्हा यादी पण तेव्हा काही काही सांगत नाही ते.
हा नाही सांगत.
हा वाटप करतात ना तेव्हा कसे सांगतात. त्या त अस मग समजायला
आता तर आपण स्वतःहून म्हणजे कोणाला द्यायचं काय कोण योग्य आहे त्यांनाच नीट विचारून त्यांनाच द्यायचं तर कोणाचं पण नाही नाव घ्यायचं
मग तसच तसच केलंय लावायलाच पाहिजे असं सांगलेय त्यांना जागा सोडायची
हम्म मी पण सांगितलंय म्हटलं जागा सोडायची नाही तर मग लावायच्या टायमला ते काय म्हणतात जागा नाही आहे म्हणे आता कसं करायचं नाव पण दिलेलं दिले गेलेलं अस तर आपण खूप टेन्शन हा ना मग ते घ्यायला पण त तयार नसतात
हम्म तुम सांगून सांगून केलंय ग आता
हो ना तरी पण आ ते तसच करतात आणि हे नाही का भाजी परस बागाच त्याच्या तर येतात माझी मुडग पण णवाडी ते म्हण मला पण दे म्हणून भांडायला येतात मला काने दिलं त्यांना दिलं
कोणता
हे तर परस भाग नाही का पण तीस तीस वांग्याची रोप देतात आणि कार भाजीपाला देतात त्याच
आता म्हणजे नेमकं काय काय देणार असं भेंडी वांगे आज
नाही वांगे देणारे वांग्याची रोप हे नाही का भाजीपाला लागवडच अ व अंग्याची रोप साडेसातशे झाड देणारे रोप आणि भेंडी तर बियाण देतील ते अर्ध्या एकर मध्ये लावायला
हो देख मध्ये त्यांचीच जागा आहे बाकीच्याचे ते एक एकरच असते दोन एक डेड एकर मग काय तितकी जागा होणार ते लावायला बरं
ज जेना भाजपाला विकतात ना असे शेतकरी बघ लागतात आपण
तसे पण नाही त पण आहेत पण ते सध्या म्हणजे स्कंदामध्ये पण नाही गदर मध्ये पण नाही तर त्यांच करायचं काय मग
त्या काय नाही बाईंचं नाव घेऊन घ्यायचं आपल्याला हम्म मग मग आपण त्यांच्या घरात कुठ दा गरोदर झिरो ते दोन वर्षा त्यांची बाई नाही तर मग कोण पण असेल त्यांचं नाव घ्यायच आपल्या अंगणवाडीचं नाही काही धीर हो ते दोन वर्ष वयोगटातील मुलं राहिले त्यांच्या मम्मीचं नाव हा आईचं नाव घेऊन घ्यायचं
अ
मी पण तसच करते आधी कि आता या या वेळेस तर मॅडम सांगत होत्या किशोरी मुलींचं नाव अजिबात घ्यायचे नाही म्हणून एका घरात दोन दोन ण दिले म्हणे त म सांगत हो म्हणजे सांगत होते ते एका घरात ज दोन दोन लाभारातींना द्याय
हे नाही का वांग्याची रोपं देणार आहे परस भागवा त्यांना आणि काय ग ते वांग्याची रोप आणि सगळे गिलके, डोडका, दुधी असं ते देणार आहे ते वेलवर्गीय बियाना देणार म्हणून सांगत होत्या मला,
म्हणजे अ
कि नाही ग हे सगळे आपल्या घरोदर
ह म्हणजे आता हे हो ते आता ते वाटप करणार. त्यांनास का
हो हे पन्नास जणांची यादी दुसरी करावी लागेल ना, आपल्याला भाजीपाला हा दुस गेल्या वर्षी ना पंच तर लोकांना दिलं होतं ह्म्म तेच तसेच परत बाग लावायला आपण आणि अंगणवाडीच्या ठिकाणी पण रिकामी जागा असेल ना, तिथं पण अंगणवाडी ताईना पण सांगायचं तिथं थोडं कम्पाऊंड करायचं आणि लावायचं म्हणून सांगत होत.
असथ आमची मराठी शाळे म्हणजे मराठी शाळाजवळ पण आहे जागा ते लावतात ना मराठी शाळेतले मुलं ते पाणी टाकायला माझ माझा मुलगा पण जातो पाणी टाकायला तेच खाता म्हणजे, स्वयंपाक करायला पण वापरतात आणि विकून पण देतात ते तिथंच हा, बाजीपाल्यासाठी म्हणजे शनिवारचा दिवस काढतात ते, तिथं शाळेमध्येच विकतात त्या स त्यांना हो करायला लावतात ना तसं
उलट चांगलंय त्यांना दिलं तर मग टेन्शनच नाही.
ते बघतात ना तिथं पाणी काय वगैरे तसं उन्हाळ्यामध्ये पण आता ते अं मेथी पालक लावलेले होते त्यांनी कोथिंबीर अस
ह्म्म उलट चांगल आहे. लावायला पाहिजे ना. मॅडम तसं सांगत होता शाळेतल्या लोकांना आणि अंगणवाडीच्या ठिकाणी असं भाजीपा लावायचा म्हणून जिथ जागा राहिल तरी पण पोत्यात तशी माती भरून घ्यायची आणि बियाणं टाकायचे आणि उगवायच म्हणून सांगत होते.
हो तस संगाव लागल ना त्याना
हो कुठ घरावर दोरी बांधून जर वेल चढवले तर मग भाजीपाला येते म्हणून सांग तेवढं पण करायला हे नाही करत ते कंटाळाच करतात आता त्यांना विकत खायची सवय लागली ना,
हो
ना पैसे होई उलट खर्च कमी करायचा हे नाही त्यांना,
हो तेच तर तसच सांगितलं त्यांना पण काही कळत नाही ग,
हम्म ते बायाना किती काम हा ना, उलट घरी आपला घरचा भाजीपायला चांगला नाही.
म
आणि हिरवा भाजीपायला ताज पण भाजी करायला पण छान लागत मग, आणि हे पा बाजारातून नाकलेलात मग त्याच्यात औषध वगैरे फवारणी केलेली अस. ते तर मग हम्म ते उलट ते थोडं आपण किती पण धुतला तरी ते विषारीच अस आप शरीय बनवलेले असतात ना हम्म आणि टिकून ठेव पण ते औषध फवारणी करतात त्या झाडाला ते काय करतात लवकर फळ ला पाहिजे म्हणून त्याचे पण औषध लावतात
ह
हम्म मिरची पण किती आठ आठ दिवसात औषध फवारणी करतात किती लोक कमीच नाही होत जशी तशी लागलेली तिसरे ना झा तस करतात वांग्याच्या रोपांना पण तसच करतात मणे बाजारातील वांगी घेतो ना आपण
हा
त्यांना पण औषध भेटतो म्हणे ते घेतला टासतात म्हणे तो खूप येतात मने वांगे ते औषध पवारनी केले का
हम
झाडाला खूप खळी येत मण सांगत
एक पण करत बसतात होते प
मग आपण तसलं खाल्लं तर मग आपल्या शरीराला पण आजार आहे पाडाय नुकसान होतं मग त्या सारखा दवाखाना खा ते खाल्लं ते पण आपल्या शरीराला काही कामाच नाही वाटत उलटते हा ना ते दुःख विकत घ्यायण्यासारखं होतं मग विकत दुख घ्या आणि परत दवाखाना कर त्याच्यापेक्षा घरच्या बाजीपाला चांगला
मग
आप हे सेंद्रिय शेत नाही का सेंद्रिय सेणखत वगैरे टाकलं थोडं थोडं टाकायचं पोत्यात जर भरून ठेवला ना बिया ना
हा
हम्म तिथं पण अस दुसरं खत नाही शेणखत थोडं थोडं टाकून द्यायचं चांगला हिरवागार भाजीपाला येत
म
आणि चोविष्ट पण लागतो तो
मग चांगला वाटतं ना तो भाजीपाला सविष्ट असतो पण तसं त्यांना कळत नाही बी बाजारातीलच खावं असं वाटत त्यांना